हॅलो, अच्छा तुम्ही काय करतायत.
आता काही नाही बसलोय. थोडं, चालू आहे काम, काम करतोय. काम म्हणजे आता काय.
पण नाही त्या तर सध्या, ऊन आहे बाबा खूप.
अच्छा, हा हा हम्म. इकडे पाऊस नाहीये, ऊन पडलेय आता इकडे तर. आणि थोडी हवा चालू ये.
तेच. आणि बाकी काय, आपलं कुरिअर आलेलं का घरी?
अ तुम्ही तर तिकडे राहतात ना, विदर्भामध्ये.
हा बरोबर विदर्भला, पण पाऊस नाही ते गरम होतंय.
हो हो खूप गरम होतय. हम्म तुमचं तुम्ही अ जॉबला जातात का?
हा जॉबला जातो ते का कुरिअर मध्ये काम करतो.
अच्छा कुरिअर मध्ये काम करतात म्हणून कुरिअरच विचारत होता.
हा बरोबर.
हा हा हम्म हम्म.
ते माझा ऍक्च्युली कुरिअर साठी तिकडे एक डिलिव्हरी बॉय पाहिजे.
हा.
म्हटलं विचारून बघू आहे का कोणी?
अच्छा. तस तर नाहीये पण आता हल्लीच ऐकू आलं काम? ऐक. कुरिअरचं काम बोलतायत ना तुम्ही हो ऐकू आलं मला. हम्म. ते बाकी जेवणाचा टाइम असेल ना आता हा.
हा हा हा तेच जेवायचाच टाइम झाला जेवण झालं. म्हटलं जरा विचारून बघू ते आमचे दगडू भाई पाटील होते म्हटलं त्यांनी नंबर दिला तुम्हचा
तर विचारून बघू कोणी असेल तर कामात.
हो हो बरोबर हम्म असेल तर मी मी काही नाही सध्या घरीच असते काम तर म्हणजे घरचेच काम चालू असतात.
ओ के.
आणि थोडं ऑनलाईन काम करते थोडं काम मिळालंय. मग ते कधी कधी काम मम ते करत असते.
ह बरं काहीतरी करायला पाहिजे होय लय महागाई वाढलीय.
तेच महागाई खूप झाली पोरांचं शिक्षण पण खूप महाग झालं त्याच्यापेक्षा भाजी मार्केट किती महाग आहे. आता हल्ली तर मला वाटतं जॉब करणाऱ्यांपेक्षा तर भाजी हो हो होय शेतकरी आता श्रीमंत होणार.
हा तर पाऊस पडला तर श्रीमंत होणार नाही तर शेतकरी कर्जबाजारी होणार.
हा ते आहे. हम्म बाकी अजून तुम्ही काय काम करतात कुरिअर सोबत.
काय कुरिअर सोबत अ अ बाकी तर असं छोट मोठं काय ना काय चालू असतं. कुठं समजा बोलावलंय कुठं बा. काय प्लंमबिंगच काम आहे लाइटच काम आहे. छोटे मोठे काम करतो हा हेल्प
चांगलंय अच्छा चांगलंय मग
तो एक ओळखीचा आहे त्याच्या हाताखाली असतो हेल्पर म्हणून हो हो. आपलं काय काम आलं झालं सहा वाजता घरी आलं की थोडं खायचं निघून जायचं काम कराय मग यायचं.
हा बरोबर चांगलंयं मग
हा हा हा. करायला लागेल ना पोर लहान आहे. नाही ग आपण काय बारावी पास आहे. का जॉब च काय भेटत नाही त्याविषय हे बरं आहे.
हम्म हम्म बरोबर.
एवढं होईल तेवढं होईल
हो मी काम तर करतच राहिलं पाहिजे.
हो हो.
हम्म.
सध्या दोन चार वर्ष झाले चालू आहे.
हा का चांगले आहे बापरे दोन वर्ष म्हणजे खूप झालं कुरिअर पण हे पण खूप चांगलं आहे. हम्म अजून माझं पण चालूच असतं काही ना काही. कपडे शिवणार ब्लाऊज शिवणार. ते काम चालू असतात. हो आणि पार्लरच पण करते थोडंफार घरी.
हा.
हम्म क्लासेस घेते पार्ल याचे शिवून क्लासचे क अ क्लासेस घेते मी.
हा चांगलंय चांगलंय.
हो.
ऑनलाईन पण घ्यायचे ऑनलाईन पण घेतात हा.
अ हो ऑनलाईन जमत नाही हो मला. ऑनलाईनचा चालू होता विचार. पण नाहीत जमत ऑनलाईन करायला ते सगळे इन्स्ट्रुमेंट करायला लाग घ्यायला लागतात.
हा पण सध्या सगळे ऑनलाईन करतात आता इन्स्टावर टाकतात. फेसबुकवर टाकतात स्टेटस ठेवतात.
हो, नी आणि ऑनलाईन चांगलंय कसं झंझट नस ते एकालाच म्हणजे आपण शिकवतो पण त खूप पन्नास साठ हजार लोक आपल्यासोबत जुडतात आणि ते एकदाच शिकतात एकाच टाइमामध्ये.
हो आणि कुठे द्यायची गरज नाही रेंड द्यायची गरज नाही.
हो.
आपल्या एरियातले पण समजलेखी येतात.
हो, नाही ते तर यायचं ऑनलाईन असलं की मग ते कस त्यानं चे त्यांचे घरी बसून करू शकतात त्यांना काय कुठे जायची गरज मी मलाही जायची गरज नाही. चालूय विचार करायचा करायचा आहे.
सध्या तर काय होम डिलिव्हरी वऊ वगैरे जाऊन तिकडं पण करतात होम सर्वेच देतात.
हो ते लय जड जातं पण करायला.
हो, ते तर आहे.
हॅलो एक मिनिट हो जरा मला तुमचा आवाज हा आला आला आवाज हम्म काय म्हणत होते.
ते धावपळ होते घरचं पण काम करा बाहेर पण जा.
हो.
हम्म पाच पॉइंट चाळीस झाले हम्म.
ह हा तिकडे बोलत होता का कोुणाशी.
हा मीथ तीथ विचारतोय तो.
अच्छा हम्म काही असेल तुमचं पाच पॉईट चाळीस वगैरे अस
हा एका मेजरमेंट करतात ते.
हा हा.
म्हटलं बाबा ते फॅक्शन मध्ये नाही पाहिजे ना. एकत इथ सगळं कट टु कट लागतं यांला.
हो आता कस हम्म आप. आपल्याला तरी आता सहा सात मिनीटे झाले बोलून ना? तरी बरं वाटलं तुमच्याशी बोलून आणि असंच करत जा फोन.
हा हा.
आणि तशी मी तुम्हाला नंबर पण देईल त्यांनाही करा तुम्ही कॉल बोला. त्यांच्याशी फोनवरती हम्म. आणि तुम्ही जे काम करतात प्लंमबिंगचे वगैरे आणि कुरिअरच. ते पण चांगलं चालू ठेवा काम.
हा एकदम चालूच ठेवणारे ते साईड बिझनेस पाहिजे ना काहीतरी.
हा मग मेहनतीचं काम आहे खूप. नाहीतर लोक ऑफिस मध्ये बसतात
हा फक्त टाइमपास करतात मोबाईल पाहतात. काय काय
हो हो ती बरं नाही जड जात हे करायला पण ते ऑफिसमध्ये बसणाऱ्या माणसापेक्षा तर हा हे काय आहे हम्म
थोडाफार व्यायाम होऊन जातो टाइम घेऊन जातो वरचा खर्च आज ना मूंगूपची भाजी होती पापड लोनच मुरब्बा चपाती बास लेट झाला आज जेवण.
अच्छा हो लेट झाला आता हो हो बरोबर.
खूपच झालेत आता पेंडिंग राहिलेत काम.
हो. बरोबर तिथं आहेच.
आता कमीये लोड आता म्हटलं चला आता बोलू.
हो बरोबर. तेच आणि अ अ कुरिअर मध्ये काय काय कुरिअर करता तुम्ही?
आमचं ऑल ओव्हर इंडिया जात. सगळीकड हा फास्ट सर्विस आहे चांगली आहे.
हम्म चांगलं हाय.
अरे राजू ते सेव्हन पॉईंट फाय झालंय रे नीट बग.
हो माहि हा मी तेेच म्हटलं की कुरिअर मध्ये काय काय देतात तुम्ही?
असं काय ना आम्ही पापड पण पाठवलेत आमचं एक्सपोर्ट पण जातं. पापड पण दिलेत ना लोणचे दिले.
बापरे! चांगलेय पापड पण कसे हलके असतात तर कुरिअर चार्जेस कमी लागतात. बाकी लोनचं वगैरे म्हटलं की मग त्याचे कुरिअर चार्जेस जास्त
डिझेल वाढलंय सगळे डिमांड वाढले आमचे प्राईज वाढले. हा म्हणून.
बरं.
आधी कमी होतं तरी देतात देणारे ज्यांना द्यायचे त्यांना. खायशिवाय तर काय राहत नाही माणूस
नाही ती आहे नाही माझे मैत्रिणीये ती पण करते असं काम. ती पण देते हो कारण लोकांना लागते सगळेच काही करू शकत नाही घरी काम हम्म. मग चालू असतं त्यांचं मग ती पण अशीच कुरिअर करते देते.
हम्म.
हो आता काय अ हिप आमचं आता सध्या सकाळचं जेवण चांगलं झालं नाही मग तीच तीच भाजी खाऊन कंटाळा आला मग आता चहा पराठा खाऊ म्हटलं मग आता चहा पराठा झाला बनवून.
बरोबर आहे चांगलंय.
हम्म मग आता झाला चहा पराठा बनवून मग आता होईल थोडी फ्री मग करेल मग मग काम जे काय आवर बाकी राहिलाय ते.
हा हा
हम्म आज तर दोन दिवस तर सुटी आहे मला. घरच्या कामाला थोडी हो तेच काम कमी आहे खूपच कमी आहे, आज आरामच करायचाय फक्त.
चांगलंय बरं करा कामा चला मग नंतर बोलू.
हा पण अजून मी काय म्हणत होती.
हा झालं चला. नंतर बोलू आपण कोणतरी आलय हा ओ
हा हॅलो